हा हॅलो, य. आवाज येतोय मला
कालपेक्षा तरी बेटर, तुझापण आवाज येतोय मला, काल बिलकुलच येत नव्हतं ना?
डोकं दुखायचं थांबलं का आपलं?
किंचित थांबलय, डोकं दुखायचं.
किंचित म्हणजे, कानापासून वरती थांबलं क कपाळापासून वरती थांबल
अरे मॅग्रेन मध्ये अर्ध डोकं दुखतं. माझ दहा, दहा, दहा मिनिटं झाली. की मला मग तू कॉल कर.
ह् नाही नाही पण मायग्रेन मध्ये अर्ध डोक उजवीच बाजू ना.
हो.
त्याला काही हे असते का ट्रीटमेंट असते का नसते?
असते. पण ते तीन, चार दिवस ते असत
हम्म. ते ना आ काहीतरी ते आयुर्वेदात शिरोधारा बिरोधारा काहीतरी असतय ते.
हो. माहितीय पण मला ते आयुर्वेदाच्या जे प्रोडक्ट असतात ना त्यांचे तेल आणि हे ते त्याच्या वासानी अजून अजून डोक दुखेल. अशी अवस्था हाय.
हम्.
तेच म्हटलं मग कॉल करावे तुला, तुझे किती झालेत?
हे काय माझा आज तिसरा कॉल होईल तुझ्यासोबत. आणि मग दोन उरलेले आणखीन तुझ्या सोबतच करतो म्हणजे पाच पूर्ण होऊन जात्यात.
हो, हो.
हा. मग एक एका माणसासोबत पाच करू शकतो आपण.
असं म्हटलं.
अरे हा तर ग्रुपवर टाकला ना तेन पाच जणांना तीस कॉल करू शकता तीस कॉलचा टास्क आहे वाडत तो.
हो, हो. तीस टा स्क, तीस कॉलचा
हम्म. तुझे किती झाले?
माझे पंधरा.
वाव आणि पैशे आले का?
हम्म. म म्हणजे त्याचे कॉलचे नाही आले पण ट्रान्स्क्रिप्शनचे जे आले म्हणजे असे नाही का दीडशे, तीनशे असे.
ओके, ओके. पण तिथं कॉल चे दाखवतात का किती जमा झालेत ते.
ते त्यांचं ह्याच्यामध्ये जाऊन तुला सांगते मी स्क्रीनशॉट पाठवेल कुठे जाऊन चेक करायचं.
ओके, ओके, ओके.
अप्रूव्ह वगैरे असं सगळं आहे ते टास्क.
करतेत का?
म्हणजे काही काही एकदमच अ काहीतरी प्रॉब्लेमटिक बोललेले असतात वर् शिव्या अस तात राजकीय काहीतरी असतं हे ते तर मग ते रिजेक्ट करतात.
ओके. ओके, ठीके, ठीके, नाही नाही हे आता अ आता हे झालं जनरली आता ह्या अँपबद्दल बदल मी न्यू आहे ना मला नाही माहिती. पण बऱ्याच वेळेस असं होतं की ते काम करून घेतात. शंभर टास्क घेतात आणि मग म्हणतात की तुमचे टास्क लो क्वालिटी आहेत आणि रिजेक्ट.
नाही पण मग तेच मी ते सगळं बघितलं आणि तुला पाठवलं ना आणि त्या ग्रुपमध्ये तू चेक पण करत असशील.
नाई हाय देत्यात ते. मी तेच विचार केला म्हणलं काहीतरी लाईटबिल निघून जाईल.
एक्झॅक्टली माझं तेच की पेट्रोल लाईट आपण त्याच्यावरनच हे सगळं बोलतोय.
ठीक आहे ना आपण तर. प्लॅटफॉर्मवर ते कॉलच रेकॉर्ड करणार आहेत ना ते जनरली काय डिस्कर्स करतो हो पण साध्या कॉल वरती पण हेच बोललो असतो हम
तरी
सरड्याचे धाव कुठंपर्यंत कुंपणापर्यंत त्यामुळ उड्या मारून कुठे जाणार इथे
काल मला खूप रात्री त्रास झाला मग आज झोपूनच होते माझ्या नवऱ्याला पण सुट्टी घ्यायला मिळाली नाहीतर आज काय खर नाही हे हे डो त्यामुळं म्हणजे पूर्णच झोपूण होते
ओके मेडिसिन लगेच घेतली तर ते लगेच क्युअर होत नाही का
ह नाही मी रात्री एक गोळी घेतली आज सकाळी एक घेत घेतली त्याच्यानंतर चार साडेचार पाच नंतर मला ठीक वाटाय लागलं आणि माझा स्वभाव खूप गप्पा मारण्याचा नाहीये खूप लोकांशी एका दिवसात खूपदा गप्पा मारण्याचा नाहीये
ह
त्यामुळ
समजा आपण तीस कॉल करायची आहेत म्हणजे साधारण दहा मिनिट दहा कॉल केले तर सहा कॉल केले तरी एक तास होतो ह साही पंचे तीस म्हणजे पाच तास लागू शकतात
हो
आणि समोरचे पण तो रिटर्न करणार म्हणजे ते पाच तास दहा तास लागतातच
हा मग त्यांनी केलेले हेच्यावर पण पन्नास मिळणार ना
ऐंशी का पन्नास
पन्नास
आणि आपण केल्यावर र
शंभर
शंभर तू तर बोलली पाच कॉलचे हजार रुपये मिळतात
अरे सॉरी पाचशे पाचशे
तिथं तर मला ऐंशी रुपयेपर्यंत आहे असं लिहिलं होत हम् म्हणजे हिथं पण शोर शॉट शंभर नाही इथं पण अस ल म्हणजे की शंभर रुपये पर्यंत आणि ऐंशी रुपयेपर्यंत
नाही पण मिळतात ना ब
आग कुणीतरी दीड दीड दोन अडीच हजार तास कंप्लीट केलते मी म्हणल काय
सहासहा आजार क्लिप काॅल करतात महिला घरातलं काम बीम बघून
हम्म कसले टास्क असतात जनरली
ट्रान्स्क्रिप्शनच आसतय
शब्द दिलेले असतात काय
हा आणि ते करेक्ट करायचे
ह आणि पर ट्रान्स्क्रिप्शन पैसे असतील
हो हो
ओके ओके
व्हिडिओ अ ह्येच तू कायतरी काल मला पाठवणार होतास टॉपिकस आणि हे काढलेले
हम्म आता तू
मला फोन करून सांगणार होती की काल तुमचं काही डिस्कशन झालं बोलणं झालंच नाही तू काही सांगितलंच नाही मग मी काय पाठवल नाही आणि आज सकाळी तुझा मेसेज आला की माझा ते डोक डोकं दुखायला लागले खूप म्हणलं जाऊदे आता करू दे रेस्ट
अरे खूपच काय सांगू म खूप वाईट म्हणून मी टास्क पण नाही केल कसं काहीच करायला नाही घेतले तिथे बघितलं ना त्या तो माझा मित्र आहे त्याला पण अस अननोन नंबर वर कॉल वगैरे केली
नाही नाही मी त्या मला फोन आलता ना मी त्यांना म्हटलं की तुम्ही प्रॉपर वेळ घेतला अस तर ते बरं पडतं ना तुम्ही असं डायरेक्ट करू नका फोन मग ते हो म्हटल्या होत्या कारण ते ते काय झालं ती जी पोरगी होती ती बी आणि गावाकडचीच होती तिथं अ नुकतंच लग्न झालंय एक मुलगा आहे बारका त्यामुळ त्यांना ते रॅंडमली त्यांना वाटलं की फोन करायचा ग्रुप वर दिसतात त्यांना नंबर टाकून हा म्हटलं की तसं नसतं इतर काम पण करत असतात लोक आणि ते डिस्टर्ब होत
हा आणि तर कॉल उचलला नाही गेला ना त्याच्यावरुन तरी तो एक काउंट होतो आणि तो म्हणजे कॉल तुमचा कमी होतो हा
हे ना तुम्हाला माहिती आहे
माझं झालं तस
हम्
आणि परत एकशे ऐंशी मिनिटाच्या पुढे जर तुम्ही म्हणजे एकाच कॉल वर तुम्ही जास्त बोलला तर तुमचे कॉल कमी होत आहेत आणि त्यामधील मिनिट एकशे ऐंशी मिनिटमध्ये काउंट होतात ना कमी होतात मग तुमचे कॉल पण कमी होतात
ओके ओके ओके असं पण नाही का मला हे नव्हतं माहिती बरं झालं सांगितलं
तेच ते बर हे आहे
सेम सेम असा एक आउटलायर म्हणून प्रोग्राम आहे पण ते पर हवर पर हावरली पैसे देतात मी तुला लिंक पण पडलेले बहुतेक
हो हो मी त्यांचं व्हेरिफिकेशन नव्हतं केलं ते आधार वगैरे टाकून
ते पेपर वरती पेमेंट घ्यायचं त्याच
म्हणजे इंटरनॅशनल आहे का
त्यांचं पेमेंट डॉलरमध्ये होत तासाला असं सात डॉलर सात पॉईंट पाच डॉलर असा नाही सहाशे पाचशे रुपये येतात
किती वेळ लागतो करायला तो एक तास आपले चार तास जात असतील
नाही नाही त्याचं नाही तू तु तुझं टायमिंग काउंटर चालू होतं तिथं लॉगिन केलं टास्क सुरू झाला की तू स्टार्ट होतो काउंटर त्यांचा आणि तुझं काम संपलं की ते बंद करायचं मग ते काउंटर स्टॉप होत
अच्छा
असंय ते. पण त्याला अ‍ॅक्युरसी जास्त लागते. नीट वेळ घेऊन केलं तरी चालतय.
म्हणजे त्यानी तिथं लिहिलेलं असत की, एवढ्या टाइमात हे एवढे टास्क कंप्लीट झाले पाहिजेत.
अच्छा.
पण हे हयाने काय होत नाही रे. हे लई कीरकोळ ये. म्हणजे हे जस्ट अं जेवणाचं वडापाव वर भागवण असं काम आहे.
ते आणि ते हे नाहीत
हं. बक्क्षरे पैसे घ्याया लागतात तवाच कुठ तरी होत ते.
क हं, बक्स बॉक्स नाही.
तरी पण ठीक ए. म्हणजे आता एखाद वेळेस तुला वेळ आहे, म्हणजे एकाद तास तू दिवसातू देऊ शकते, म्हणजे फ्रस्टेट पण नाही होणार असा.
तेच तेच तसच.
हं, कारण ऑलमोस्ट एक टास्क कमप्लीट कराय एक तास लाग ते पाच फोन करायला.
बायका खतरनाक काम करतात, पेटल्यासारख्या.
ऑपॉर्च्युनिटी भेटली तर
आ त्यामध्येच त्या एक्साइट एत.
हं, मी तुला फोन करतो इकडून.
किती वाजलेत किती झाले?
झालेत दहा मिनट.
हा हा कर. मी कट करते.